हॅलो.
हा आवाज येतोय मॅम मझा?
हो हो येतोय येतोय.
हा हा तुमचा पण येतोय काय नाही. मला कणी म्हणजे हेल्थ संदर्भात खूप जास्त मी कॉन्शियस आहे. त्यासाठी ईय तुमच्याकडे काही रेसिपी वगैरे म्हणजे जेणेकरून माझ्या शरीराला त्याचा चांगला फायदा होईल. असं काहीतरी हवं होतं, म्हणजे माझ्याकडे एक आहे अ पनीरची रेसिपी. ती मी तुम्हाला सांगते मग त्यानंतर तुम्हाला त्याच्या रिलेटेड वगैरे काय म्हणजे चांगली त्या त्या पेक्षा बेटर काही तरी असेल तर तुम्ही मला ती सांगा म्हणजे मी ती नोटडाऊन करून घेते. आणि मग मी ती अ घरी ट्राय करते, तर सगळ्यात पहिला बघा. पनीर बद्दल मी सांगेन, आता, अ एकदा मला एका व्यक्तीने सांगितलं होतं. की अ जर आपल्याला दूध प्यायला आवडत नसेल म्हणजे प्रत्येकालाच एखादी वस्तू जास्त लोक प्रिय असेल असं काही नसतं ना, प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. आता एक एक एक एक लोकांना दूध प्यायला वगैरे आवडत नसत. आता मग ते दूध पित नाहीयेत मग त्यांना तर प्रोटीनची म्हणजे प्रथिनिनची गरज असते. तर त्यांनी पनीर पनीर म्हणजे अ आपण घरात तयार करून पनीरच भाजी पनीर म चला. अ पनीर भुर्जी अशे वेगवेगळ्या प्रकारे पनीर आपण खाऊ शकतो. आता सगळ्यात पहिलं हम्म, आता मी सगळ्यात पहिला पनीर घरी कसं बनवायचं हे तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिलं ना आपण दूध जे असत ना ते दूध आपल्याला फाडायच. आता फाडायचंय म्हणजे विनेगर किंवा लिंबू त्यात आपण घातलं कि ते दूध फाटत. मते दूध फाटल्यानंतर ना आपण एक सुतीचापड घ्यायचं पांढऱ्या कलरच. आणि त्यामध्ये ते घालायचं आणि ते पूर्ण अस पिळून घ्यायचं. आणि पिळून घेतल्यानंतर ते असं च टाईप म्हणजे असं आपण मस्त पैकी स्मूथली एका अ भांड्यामध्ये त्याच असं करून ठेवायचं अस पॅक बंद. मग ते आपण फ्रीजमध्ये किंवा कुठेही आपण ठेवलं ना ते घट्ट होतं मग त्यानंतर ते क्यूब टाईप आपण असं कट, कट, कट, कट पीस करून घ्यायचो जसं की आपल्याला अवलेबल असेल. म्हणजे आवडेल अस. मग त्यानंतर आपण आता पनीरचा मसाला म्हणजे पनीर मसाला आपण करूया ही रेसिपी करुया तर आपण ते पनिर फुटू नये म्हणजे ते करताना किंवा काहीतरी करताना आपण त्याला अस शालू फ्राय करताना ते पनीर अस पूर्ण अस ब्रेक होऊ नये म्हणून आपण ना त्याला पहिला एका पॅनमध्ये थोडस तेल किंवा तूप घेऊन शॅलो फ्राय करून घ्यायचं. आन ते शॅलो फ्राय केल्या, केल्या ना मॅम ते आपण गार पाण्यात टाकायचं म्हणजे जेणेकरून ते आकुंचन पावाव प्रसरण पाहू नये म्हणून म त्यानंतर आपण सगळ्यात पहिले पिवरी करून घेऊया. टोमॅटो आणि आणि कांद्याची मग दोन किंवा तीन छोटे कांदे घ्यायचे आणि दोन टोमॅटो बारीक कट करून घ्यायचे आणि आपण त्याची मिक्सरला छो अशी ल अस म्हणजे थोडीशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. ती केलेली पेस्ट असते ना ती ठेवायची साईड ला. आणि सगळ्यात भारी तयार मसाला आपल्याला मिळतो सह्याद्री मसाला म्हणून पनीर मसाला म्हणून बाहेर मिळतो एक पस्तीस किंवा चाळीस रुपय ते पॅकेट अ ते घ्यायचं आणि ते थोडस दूध घ्यायचं वाटीमध्ये आणि तो मसाला त्यात टाकायचा. म्हणजे ते मिश्रणाच ढवळून घ्यायचं आणि थोडा वेळ ठेवायच. मग त्यानंतर पॅन घ्यायचा पॅन मध्ये बटर टाकायच. बटर घरी अवेलेबल नसेल तर आपण तेल वापरू शकतो. असं मस्त मी कि ते छान वितळल्यानंतर त्यात आपण जी पिवरी केली होती ना ती टाकायची. आणि त्यात थोडस चवीनुसार मीठ हे टाकायचं अ म्हणजे जेणे करून ना त्याची हा त्याची चव छान आहे मग त्याच्यानंतर जे आपण मसाला केला होता. म्हणजे त्याला लालसर कलर आला ना त्यानंतर जो आपण मसाला केला होता तो त्यात टाकायचा. आणि ते मिश्रण एकदम असं ढवळून घ्यायचं. मग ते ढवळल्यानंतर आपले जे पनीरचे काप होते. त्यात आपण ते टाकायचे आणि जर आपल्याला एक्स्ट्रा मसाला गरम, मसाला हा, मसाला ते मसला बिर्याणी म्हणजे कोणताही मसाला किंवा मसाल्याच काही प्रकार आहे. हे ते पावडर आपण आपल्याला आवडत असेल लाल तिखट. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या सोयीनुसार मला जास्तं कांहीं आवडतं नाहीं म्हणून मी एवढंच ऍड करते. हे टाकूंन आपणं ते मिश्रण करूंन घ्यायचं आणि ते आपण रोटी सोबत चपाती सोबत किंवा तसही आपणं खाल्लं ना आपल्या शरीराला त्याचे खूंप फायदे होतात. आता मी त्याचे फायदे सांग पनीर हे आपल्या शरीराला खूंप चांगले आहे त्यांमध्ये खूप प्रोटीन्स असतात. म्हणजे दुधापासून ते बनलेलं असतं त्यामुळें त्यांत खूप प्रोटीन्स असतात. ते आपल्या शरीराला चांगले असतात. एक एक कांहीं लोकांनां मी पहिलाच सांगितलं दूध प्यायला आवडतं नाहीं तरं ते पनीर ग्रहण करूं शकतात. म्हणजे खाऊ शकता ही पनीर मसाल्याची रेसिपी काय तर रेसिपी आहे तसंच आपणं पनीर भुर्जी देखील करू शकतो. म्हणजे विविध प्रकारचे पनीर आपण वापरू म्हणजे पनीरची रेसिपी वापरून आपण पनीर इझिली खाऊ तर मग मी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला काय सजेस्ट करायचं अस तुम्ही करू शकता.
हो नक्कीच मॅम! अ तुमची म्हणजे रेसिपी ऐकून मला खरोखरंच पनीर खाऊं वाटलंय एवढं तू मी छान पनीरच रेसिपी सांगितलं आणि नक्कीचं मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकदा घरी ट्राय करते आणि तशी सेम पनीरची भाजी करून मी तुम्हाला खायला बनवीणार आणि खूंप छान पद्धतीने तुम्ही असं. म्हणजे जे काही पनीरचे कायफायदे आहेत ते सांगितले. परत पनीरची अनेक प्रकार सांगितले भुर्जी पनीर भुर्जी पनीर मसांला असे अनेक तुम्हीं सांगितले त्यांच्यामुळे मला खरोखरंच तोंडला पाणी सुटलं मा माझ्या. आणि पनीर मी नक्कीच ट्राय करेन म तुम्हीं जसं पद्धतीनें सांगितल तसं मी नक्कीच करेन.
ठीक आहे.
तसं हां तशीच मी तुम्हांला म्हणजे मी माझीचं तरं रेसिपी तुम्हीला सांगते सांगते म्हणजे अ मी छोले हां छोले भटुरे छोले. इंदोरीकर म्हणजे हा. मी तुम्हां ती रेसिपी शेअर करते मॅम जसं हां जसं की आपल्याला कां अनेक कडधान्य असतात मग तसे छोले पण असतात पण ते छोले नुसतात आपल्याला शिजवून किंवा आपण चटणी मिठ घालून त्यांना म्हणजे लोकांना आवडत नाही. पण ती प्रोटीन युक्त असते अनेक लोक जिमला जातात म्हणजे खूप म्हणजे जिम करतात मग त्यांना बाबा आता मसाले खायचे नाही तर अ आता म्हणजे रोज रोज तिन्ही जर खात असतील नुसतच भिजवून त्यांना मोड आणून छोलेला तर खात असतील तर त्यांना मध्ये ते एक एकदा म्हणजे हा ते खायचं पण आहे आणि तर मसाला मध्यें पाहिजे असेल तर आपण म्हणजे आपल छो म्हणजे पोटात प्रोटीन पण जायच हाय जर चवीच पण जायच हा नंतर आपणं मसालापैकी मसाला छोले करायचे. मग ते म्हणजे प्रोटीन युक्त पण असतय शरीराला चांगली म्हणजे चांगले असतात. मग आता मान हळू पण मग सकाळीं छोले भिजून घ्यायचे म्हणजे दुकानात असत पॅकेट असतात ते मग छोले भिजवून घ्यायचे म्हणजे संध्याकाळी छानपैकी फुलतात मोठे होतात मग ते म्हणजे एक चार पाच सिट्ट्या देऊन कुकरला अ म्हणजे शिजवून घ्यायचे जेणेकरून आपल्याला ते चव अशी तोंडात मग व व्यवस्थित म्हणजे चवीला पण राहतील आणि विरघळतील लगेच अस जण हा म्हणजे जास्त आपल्याला चावायला लागणार नाहीं असं.
बरोबर.
असं आपूणं अ शिजवूंन घ्यायचे. आणि ते नंतर मापत आता छोले चां मसाला तयांर करायचा मगं प सर्वप त आपूण कांदा, टॅमॅटो, मिर्ची, कोथिंबीर आ परत लसूण, आले, जिरं हे सगळंत थोडंस आपूण कडीपत्ता सुद्धा ऍड करू शकतो हे सगळ पूर्ण मजे तेलामध्ये. थोडस अ फ्राय करून घ्यायचं म्हणजे एकदम करपूस भाजत जेणेकरून आ पला म्हणजे अ स्वाद छान येईल छोलेचा.
बरोबर हा.
मग त्याच म ते सगळे भाजून घ्यायचं आणि ते मिक्सरला त्याचं वाटण करून घ्यायचं. किंवा आपूण जर आपल्याकडे खलब त्ता असेल त्याच्यात सुद्धा आपुन पन जास्त अ आपल्या जर मो मोठा, मोठा जर राहिला मसाला तर त जास्त टेस्ट येत नाही. त्यामुळ आपण मिक्सरला एकदम छान एकदम मऊ अ त्याचा मसाला करून घ्यायचा, ज्यानेकरून छोलेला कलर पण छान ईल आणि हां म्हणजे आज याना खरोखोर बाबां म्हणजेे जर चांगला टेस्ट पणं चांगलीं येईल. अस ज आपण वाटण करून घ्यायच मग त्यात आपूण बाजारात त्याच्याबरोबर छोले मसाला मिळतो, कारण तो ब जे तो मसाला असेल ना तर त्याला मस्तपैकी कलर येतो कलर म्हणजे काय, लाल ध्वजा पनीर ला कस आपण तुम सांगितलं की लाल कलर तस याला म छोलेला अस काळसर कलर यावा लागतो तरचं आप आपले छोले हे छान हा आणि जे असत्यात हा. म ते वाटण करून घ्यायचं. त्यात छो म्हणजे आता ते थो कडयीत थोडं तेल घालून त्याच्यात मग ते सगळा मसा त्याला अ थोडस त्यांतना त्यात आपण पहिला जिरं घालायचा, नंतर म तो मसाला घालायचा. म तो छान करपूस म्हणजे अस भाजुन घ्यायचा असं त म्हणजे. तेलात जास्त वेळ जरा म्हणजे ते उकळी, उकळी फुटून, फुटून जरा. असं म्हणजे जास्त अवेळ जास्त वेळ हे केल तर मस्तपैकी त्याला कट येतो. छोले छायला हा मग तो आपुन भाजून घ्यायचा म त छोले शिजलेले असतात ना. त्याच्यात पाणी आपण घातलेलं असतो, त्याच पाण्यामध्ये ते अ छोले घालायचे. आणि छोले घालताना ना आपण ते म्हणजे असं स्मॅश करायचे चमच्याने. ज्याणेकरून ते घट्ट होतील, ती भाजीना घट्ट होईल. आणि त्याला छान कलर येईल मग ते घट्ट असं करू. स्मॅश, स्मॅश कर स कापूण पहिल्यांदा. थोडे, थोडे त्या कुकर मधले त्या पा म्हणजे कडईत घालताना. थोडे, थोडे घेऊन असं चमच्यान ते रोस्ट म्हणजे हे करायच स्मॅश. करायच ज्याणेकरून ते. फुटलेले आणि त्यात मस्तपैकी ज हे होते म्हणजे त्यात मिसळ ले जातील. पाण्यामदे हा! म, म त आपूण चवीनुसार म जे वरून घातलं चालत किंवा आधीच मसाला भाजतांना त्यात मीठ घातल चा चटणी मीठ घालतो, आपूण मसाला घालतो, म आश्या पद्धतीने आपली च मस्त कि म ते उकळी फुटून चा म्हणजे एक अ पाच दहा मिनटं मस्तपैकी बारीकआचेव म्हणजे बारीक गॅसवर आपूण कणी. शिजवून घ्यायचे त्याततल थोडस पानी आटूस पर्यंत झालं मग आपण त्याच्याबरोबर कांदा लिंब अस गोल कांदा कापायचा. तिथं लिंबू आणि तर भटुरे म्हटतर जास्त करून लोक भटुरे पेक्षा पुरीच जास्त करून का घरी असतात, भर भटुरेचं खूप म्हणजे वेळ लागतो थोडा, म्हणून त्यामुळ पुरीचंच जास्त करून बेत करतात. मग छोली पुरी खातात किंवा छोली चपाती खातात अनेक वजे असे ऑप्शन असतात. त्याच्याबरोबर खायला, भाकरी बरोबर जास्त करून हो सर्व काळात नाही ती भाजी चपाती आणि पुरे म्हणजे जे काही घवाचं ना त्याच्याबरोबर हेच चवी लागत. आणि म ह मग त्याच्याबरोबर लिंबू, कांदा थोडंस कडेला मीठ आणि मस्तपैकी पुऱ्या गरम-गरम हे सगळं असं आपण ताट मस्त पैकी अस, म्हणजे जास्त आपलं हॉटेलपेक्षाही जास्त चविष्ट अ अ अ छोले आपण घरी बनवू शकतो, आणि ते पौष्टिक पण बनवू शकतो. तो असं म हा हि मा हा
बरोबर आहे बरोबर आहे, मॅम, म्हणजे तुम्ही जी सांगितलं ती रेसिपी, आणि मी पण जी शेअर केली तुम्हाला रेसिपी ते आपण ज्या दोन्ही रेसिपी सांगितल्या त्या आपल्या शरीरासाठी चांगल्या हा पौष्टिक आहेत आहारात आपल्या असायला हव्यात आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा तुम्ही छान पद्धतीने तुमची म्हणजे जी रेसिपी आहे, ती मला सांगितली, तुम्ही ज्यावेळी सांगत होता ते कांदा क करायचं स्मॅश करायचं. त्या वेळी मला अक्षरशः असं वाटत होतं की माझ्या समोर आहे, ते आणि मी ते कधी घास माझ्या तोंडात घालू मी एकदा नक्कीच मॅम तुम्ही सांगितलं पद्धतीने मी ट्राय करेन मी लिहून ठेवलेलं आहे, सगळं नोटडाऊन करून घेतलेलं आहे. मी ट्राय करेन आणि जर शक्य असेल तर मी नक्कीच तुम्हाला बोलवून त्याची चव देईल. किंवा त्याचा फोटो मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन अ हा तुम्ही मला तुमचा टाइम दिला मौल्यवान वेळ जो दिला, त्याबद्दल तुमचे खूप-खूप धन्यवाद मॅम.
हा, तुमचे पण धन्यवाद तुम्ही प खूप छान बोलला, तुम्ही खूप छान रेसिपी शेअर माझ्याशी केली. थँक्यू मॅम, ओके-ओके-ओके, हां बाय.